हॅलो!
काहीच नाही भाऊ निवांत आहे सध्या बोला ना.
मजेत का?
हो मजेत आहे. तुम्ही?
काम धंदे कसे चालू आहे ता?
काम धंदे काय सध्या असंच निवांत हाय सध्या, काय फिरायला जायचा विचार चालू आहे. थोडं पर्यटन स्थळ वगैरे पर्यटन स्थन स्थळ वगैरे फिरावं म्हटलं.
हो हो. नाही ओ आम्ही कुठच गेलो नाही आम चा जायचा विचार होता माहूरला
माहूर गड का?
हो माऊर गड काय करता आता माहूर गडला जाय च म्हटल्यावर खूप लांब नाही बट्ट पाहू प्रयत्न करू ता देवीच्या आशीर्वादन बोलवलं तं जमता
एकशे तीस एकशे तीस किलोमीटर आहे बहुतेक ते.
एकशे तीस आहे का इथून?
हो.
खूपच हाय म्हणा लांब आहे पण आता जावूता.
कधी कधी जाणार म?
बघूत आता काय आहे तिकीट पुढे कॉलेजचे मैत्र मित्रणी आहेत ते जरा विचार करत होते, सांगतो म्हणले. त्यांच्यासोबत जमत आसल त्यांच्यासोबत जाऊता नाही त काय प्लॅन करूता तुमचा काय विचार हाय?
हा मित्र मैत्रि मित्र मैत्रिणी सोबत आहेत का?
हो.
या जाऊन मंग मै मित्र मैत्रिणी आसलं म्हटलं.
काय करता? तुमचा कुठं प्लॅन आहे? तुम्ही आता माग गेले होते ना नाशिक वगैरे गेले होते वाटत.
नाही मी बेंगलोर गेलो होतो.
हो तुम् बंगलोरलाही गेले होते बँंगलोरला खूप मजा केली हो तुम्ही? काय ते नजारा काय ते काय ती महादेवाची पिंड अरे वा वा वा. अतिउत्तम तुमचे स्टेटस पाहून तं इतका प्रभावशाली तुम्हाला सांगतो आस बघलायस नाही जसं रियालिटी फील झाला आहो.
आता माझं वगैरे
हो तुमचा आनूभव सांगा बरं कसा होता तिथल चा?
दिशा फाउंडेशन लई भारी पा चारी साईडन म्हणजे डोंगर हे तर चार डोंगरांच्या मध्ये बांधलेल पूर्ण
आरे बापरे बाप म्हणजे एकदम भारीच म्हणा तुमचा आनुभव हो की
आसतो
कायं बांकी कायं चाललं तुमचं
कांहीं नाहीं आतां नाशिकला जायंचा विचार म्हंटला फिरायंला जाऊं म्हंटल नाशिकला
अ कोणत्यां गडांवर जातां कायं
हरिहरलां जाऊं किंवा अं सप्तश्रृंगी अं त्र्यंबकेश्वर
सप्तशृंगी मातां च्यां मंदिरांवर त्यां रोड रो
शिपिंग
हो
गांडीवर जायंचा विचारं आहे कां मंग
हम्मं गांडीवर जायंचा विचारं आहे म्हणतांय एकदंम खतरनांक फिलिंग तुमची ढगातंच फिलिंग आहे
गांडी वरं मजां येतों हो
हो गांडीवर पाऊस वरणं पाऊस महागेचं
कायं कोणांसोबतं आहे आपल्यां नां आमच्यां म्हणजे वहिनी सोबतं हि ई
मित्रं आहे आपल्यां मित्रांसोबतं मित्रांसोबतं जाणारं आहे एक मंढी लां पणं जायंचा विचारं आहे
कुठं
मंढी मंढी
हं हो कां मढीचं ऐकूंन आहे कायं विशेष आहे हो
तिथं कानिफना थांच मंदिरं आहे
हो हो
खूंप भारी जागां असं बघायां मित्रं बोलतंय माझे चलां म्हणूंन चलां बघूं आतां कायं म्हणतां कायं नाहीं
हो हो ते मंढीच ऐकलं माझे दोन तीनं मित्रं आपले गेलेतं हं अं म्हटलं एवढ्यां लांब जातांय म्हणल्यांवर कांहीतरी विशेष असेलं की हो
मंढी जवळं ये नाशिक पेक्षा जवळं आहे आपल्यांला कायं अडचंण नाहीं
हो हो आपल्यांला जवळं आहे पणं म्हणंजे खूंप जणं गेलेतं म्हणूंन म्हटलं की बां मंढीवर कायं विशेष आहे असं
कानिफनाथ चं मंदीर आहे तिथं आदेश नवो आदेश
हम्मं
तिथं जायची ईच्छा आहे बघूं तिथं जाऊं हा
हो म्हणजे तुम्हीं जाणारं आहे
् जायंचा विचारं आहे आम्हीं मुलं नाहीं म्हणते मलां तरं नव्वद टंक्के चान्सेस आहे माझे नाहीं मुलं नाहीं म्हणतील म्हणूंन
हम्मं हम्मं
आतां जोडीदार बघावं लागंन कुठशराला जायचं म्हटलं तरं जायचंच आहे फिक्संअ कुठं तरी जाऊं
हम्मं
आतां योज टाईम असतो फिरण्यांचा नंतर कायं पर्यटन स्थळं बघितले तला बरं वाटतं यां वेळी पर्यटक संह बघितलं की भारी वाटतं थोडं मनांला शांती भेटते
हो आपल्यांला वेरुंळ आहे खुलतांबाद आहे कोर्ट खुलतांबाद किल्लां आहे शिवाजी म्युझियम आहे शि छत्रपती
औशक्या. ते सगळं बघितलेलं आहे ना आपण परत परत बघायला त्यापेक्षा नवीन काहीतरी बघू म्हटलं.
तुम्ही छत्तीस लेण्या फिरला आहे की.
ती सांगणारस ना एकच.
त्या लेहिण्याचा छत्तीस भाग आहे आपल्या वेरुळचा.
त्याचे पूर्ण नाही फिरल मी अर्धे फिरले असेल म्हणतो.
हो ते गौतम बुद्धांची ती मूर्ती खूपच इफेक्टिव्ह आहे.
खप भारी तिथ ते पण मी आता भरपूर ते झाले फिरायला तिथं पण जाऊ एखाद्या वर्षी. मग घृष्णेश्वर शरोद दर्शन घ्यायला जायच गावाकडे गेले ते.
हो हो जाता जाताच जा जाव लागेल आपल्याला.
नाही जातांनी आता आंघोळ वगैरे केलेले नसते अ. ून मस्त घर फ्रेश वगैरे होऊ नऊ. सोमवार बघनऊ लागल तर आणि. मस्त मंग तला कसा.
क म्हणना.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
मग बाकी काय चाललं तुमचं.
काय नाही निवंत हेते आत् जेवन वगैरे झालाले.
हो हो आता तुम्ही म. फिरायचं आप्लन पण करताय म्हणल्यावर. सगळं प्लॅनिंग करावं लागेल कपडे वगैरे.
नाही त्याला अजून टाइम आहे अजून सध्या पेपर वगैरे बाकी आहे पेपर वगैरे झाली की मग फिरायचं आपल्या. म्हणजे आता सध्या प्लॅन वगैरे करून ठेवू पण मग ते. कधी जाऊ तरी फिक्स नाही आल.
म्हणजे त्याचा काही अंदाजा नाही बा आता जायचं.
जायचं फक्त ऑगस्ट मध्ये जाऊ एवढं फिक्स आहे ऑगस्ट महिन्यामध्ये.
मग बाकी काय चाललं तुमचं.
बाकी काहीच नाही सध्या आता म्हणजे पेपर वगैरे झाली मग गावाकडे गेलं की दुसरं काम असत. ते काम कंप्लीट झाल्याशिवाय म्हण जाता येत नाही ना फिरायला पण.
हो हो तेही कराय तुमचं म्हणण.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
अग त्याला काय करता आता ऑप्शन नाही कि आपल्याकडे.
तर गावाकडे गेल म्हजे मग अस टोमॅटो वगैरे लागवड करायची त्याच्यामध्ये गुथून जायची.
हो हो.
तर टोमॅटो लागवड करणं म्हटलं की. नागपंचमी दिवशी लागवड झाली पाहिजे माझी त्याच्यामु मग. जर नागपंच मी लवकर असेल तर मग जाना कॅन्सल पण होऊ शकत असं. त्याच्या आधी मला श. वगैरे रेडी करणं मलचे वगैरे अतरण रस््यासाठी.
म्हणजे बरेच काम आहे का.
हो रोट्या वेटर मारण. तुम्ही रोट वेटर बेड. बेड वगैरे पाडून ठेवलेली आहे पण मग आता गवत वगैरे झाला असेल. चला. त्याला रोटाई वगैरे मारून परत बेड पाडून वलचे वगैरे अतरून.
हो शेणखत वगैरे टाकायचे असेल क बेसळ रोस टाकायचा असेल.
टाकून ठेवले माझे सगळं सगळं रेडी.
खट्ट होऊन जात की हो जमिनीतून.
एवढा एवढा पाऊस पडलाच नाही ना ते.
हो यार ते खरं आहे तुमचं म्हणण की पाऊसच पडला नाही.
हा तेवढ्या पावसामध्ये लावून गेले आता त्याचा मिळत आहे बरोबर आता आता लगेच वाटते स तुम्हालाचीिना दराज लावायचं काम
हो
लावून झाला की म महि दोन तीन दिवस काम असत नंतर मग असत थोडं पंधरा दिवस त मी म्हणत असतो माणूस म तेवढेोस
हा
ते आहे म्हणा नंतर तुमच्या माग कामात चालू होतात ते कामाच्या व्यापात कि फिरायला जमना तुम्हाला
पेपर वगैरे झाले की गावाकडे गेले का मस्ं एक टोमॅटोचा प्लॉट काढून मग कॉलेज बघू परत
हो हो
कसे दहांधरा ला ापले गली पाहिजे
हो ते खरं आहे पैसा खूप महत्त्वाचा आहे जर भाव गावला पूर्ण पाच वर्षाची एक सगट कमाईणी होऊन जात
ह सध्या भावना आहे ना सध्या डायेक् टोमॅटरला सडा पडतो वाटता रोडवर त्यां मी न्यूज ला ऐकलंय
काय करता आता ऑप्शन नाही हो आपल्याकडे शेत शेतकऱ्याचा माल रत र्यावर काकायच म्हणलं शेतकरी काय करणार
जो माल माल नसत त्याला भाव येतो असं होतं आता सध्या कोथं बिरला भाव आहे एकशे वीस रुपये गड्डी काहीतरी चालते वाटत का दोनशे वीस आहे अरे
म्हणजे भरपूरच हे आहे म मालाला काय म्हणत भावच नाही बा
हम्म रा कच्चा उतार लातात तीन एकर कोथंबीर गिरी जराची
अरे वा खरंच आनंदाची गोष्ट आहे बघाई
त्याला एक ठेला भेटलं सग सगळ्याला भेटत नाही ना एकच भेटलं म्ह सगळं शेतकऱ थो भेटत असं थो भे
हो शेत शेतकऱ्याला भेटणं खूप गरजेचं आहे आहो ही तुम्ही ह गोष्ट थँक यू ना खूपच आनंदाची आता त्या शेतकऱ्यांना ती मेहनत गेली बघा आहे का आता एवढ्या उन्हात आता पाऊस नाही तेनंमलचीि त्याला जीव लावण ना खूपच हे केलं असेल की त्याना काय काय उद्योग केले असेल ते फक्त त्यालाच माहिती आता आपण या गोष्टीवर अह डिस्कस पण केलं तर आपण म्हणू शकत नाही की जर त्याचाच हाच प्लॉट जर वीस तीस हजारात गेला असत तर काय परवडलं असतं त्या शेतकऱ्याला.
त्याचा तेवढासा खर्च त्या पेक्षा जास्त असेल काय.
हो आता त्यान काही दिवस मेहनत केलेली असेल ना
हो ते तर आहेच
शॉर्टेज शॉर्टेज मध्ये असा माल गेला ना शेतकऱ्याचे दिवस पलटतात बाकी काही नेव हेच पैसे त्याच्या कुठ तरी दुका दुःखात घर वगैरे बांधण्यासाठी काहीतरी तो एक रिअल इस्टेटचा एक हो घेऊन ठेऊ शकतो उद्या. हा प्रॉपर्टी भाव वाढत आहे कोणी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करत पण गावाकडचे लोक ठेवून आहे विश्वास शेअर्स वैगरेवर.
ते डायरेक्ट विश्वास ठेवतात रिअल इस्टेट वर
जमीन वगैरे
हो काय आता आपल्या शेतकऱ्याचं तेचय
हम्म ते आहे. हम्म बाकी काही आता निवांतय सध्या चांगलय चांगलय ते पण चांगलंय ते पण चांगली गोष्ट झा चालतय मग करू ओके
हो करा नंतर कॉल हो चालतय.